हा याच्याऊन आलं पाय तुलाच काही प्रॉब्लेम येवू राहिला काय मग आता
हा. असं वाटत मला.
अरे रामा!
जाऊन द्या.
हा. थोडं थांबून मला कसं होत होत तसच होत होत ना पाहिजे. दोन कॉल घेता वा. मग थोड थांबले ना मी
दुपार होईना कॉलच होइना माझे
ह ना नीट बीड सग येन मग आता काय व्हयला. आता काय कर थोडा वेळ थांब आता करू नको रीकाम कर.
हा आता
हा मा भीतावा ना मी एक तासभर थांबले. नंतर केलेत मग झाले.
त्या अर्चनाताईचा पण नंबर द्या मला
हा लगेच हा हा मी देेते पाठवून काय चालू आहे अजून?
चालू आहे आता ते पोरन पाया एक आख्खा बिस्कुटचा पुढ त्या गला समाज टाकून दिला.
हो. बर कालर
खाणं ना पिनं आणि पंधरा वाला वीस वाला पुढं येतो. पाद
नाही का सांगू राहिले आणखीन मग साराला का कळत नाही का
नाही.
खाऊन घ्यायचं पोटाला वाया का घालाचं.
गेले सारा गेली. आज तिन परकासचं शिवमा
हात धेक्या हात आणि पेर धोके च्या र सगळी मम्मी त्यांची लागवड चालू हाय ना
ह कांद्याचं रूप टाकेल काय?
नाही. अ कांद्याच रोप होत ना त्यांच्याकडे रोप नाही.
बी बी नाही का त्यां काही काय लागल कांद्याचं
नाही, अजूक नाही.
अव का?
त्यांनी काय मक्का ला लावली कापूस हा पुोढ्याच टा
मक्का. तर चांगलं राहत म्हणा का
टोक पिकलावते. ते कापूस आणि मका.
कापसाची गण दहीन होती ग याचाला.
ते यु पी बी हर चा लेबर नाही य का? ते लावून देतेत एकदा कुठली का पुना उद्या त्या आणि मग एक तास लगे का युपी बी असचा लेबर आणत्या
हा हा ते गंज एका दिवसत होत म्हणा पण. येत नाही ना लव लवकर लवकर ले कधी कधी ना हा का? कधी कधी ना लयक तळवतो म कय काय टायमला काई का ई येच लं आणि नालाही तळवत त्यांनी.
तिकडे ना खूप लेबर उतरतो. त्या गावाल्यांना कापूस लही राहतो.
हम् बरंय न म.
आपल्याकड कात माल मालवा ला लावत्या. नाही आपल्याकडे कसे, मारवा लावते तिकडे लावत. तिकडे कापूस, मक्का
हा माय माहेरला तसच राहतो ना. ठोकटोकच पिक राहते. हे किचकट ते म्हणत म्हत्या आम्हाला नाही पटत ते- ते उतरेयचे. न तोच धंदा ते म्हणत्या. ह कदरून जायचं काय म त्या तरी अस लावून दिला.
हा. ते ते बी तेच मानते मग.
हम्म. हे काय रोज उट का प त्याच्यातच पड्याला राहाला ग.
अ मग पाऊस ते काहीच पाऊ ला पावं लागत नाही ना?
हा सगळंच पाहा लागत बाई.
ह् काय करलं.
आता तर इतकं काळभंगार उठले आभाळ. आता यदोळं खुलसलं होत. आता लगी लईच यायचा अंदाज बर.
परत ना? इकडे चालूच आहे.
हना ग ह अनलेैस इत नुसतं. चिडचिडी नलगी नुसतं असं येड्यावानी झालं.
येड्यावानी झाला.
तुमचं बी आता घरघन मजाचं उंच झालं ग.
हा ऊनचफाईलायस ना तो.
पण आता ते वाट
आता ना लुक, लुक आला त्याला.
हा. आता आमच्या कोणत काय भीत पॅक झाली.
पॅक झाली का?
झाली बाई.
छान झाले ग. झाला त्यांचा काम पूर्ण? काय राडा आहे म्हण, बाई त्यांच्या घरी. काय काय ब वा समोरच आहे ना पूर्ण पडेल.
तर आता दोन्ही प किती का रडाय येड्यावाणी.
वॉट एवर्ह तितकं इ इडेे पोटल्या तिकडे फोटल्या
आता पाय तू आता आ ले दहा वाज्याचे काम आठ पले तशा दरवाजे लावून झोपेले
पाहता आणि आता ती तर बाहेरच निघन आणि
नाही म्हणजे ल की हा तू काय समोर आ दहा वाजाचे दार
सॉक्स थंडी थंडी लय खाती बाई
दहा वाजेचे लावेले म्हणल्यावर सांगतो प्रत संध्या का वाजत उघडत्या काय
मज सासूबाई न दाखवा त्यानस दंग
हा आपल्याला ते नाही स हा ते आपल्या सारखं चालू व्याजलं तेनीच त्यां किती करा काही नाही मालातलंही भारी झालं आमच्या कोण त्याला गे अशी घालून घ्यायची ती दिसलं नाही पाहिजे
हा
मला तर किती का भारी झालं मला तर तलाग पत्र काढून टाकले ताानच नाही बा
ानस नाही मोकळाय झाड लाग नाही का आणट आता
ना आतला इन झाड म तू तुलाे आताात नाळ घल्यावर तुला आण समोर मग तुला काही दिसच
ज सस काम नाही
युडूब पा पहा आहे घरापासून तो आ घरा कष्ट दिस राहिलं तिटून मा सगळं दिस जाईन म्हणजे ती अ व भीत म्हणजे मार्गईच निघूनच झालेलं आहे
त्यां उंच नाही का घ उंच नाही न अन काही कामाचं नाही भांडण बेडरूमच नाही त्या घरात काय फायद्याच आहे म्हणा तुम्ही हा इतका मोठा घर बांधलं त्यांनी बेडरूम नाही काय कामाच तू घर
बेड्रूम आजकाल तर बेड्रूम लागत
मगबाई
त्यांच त्यांला कळायला पाहिजे
मग काय मण म्हणजे अ पुूराला पण कढायला पाहिजे असतं ना काही घर बांधून राहिलं आपण खाली दोनच रूम आहे इतका मोठा ओपन प्लेस आहे आपल्याला इतक मोठी जागा आहे आता पुढ पुढे थोड सरकन ना तो घर पुढे सरकन का आता त्यास मक आला ना खाली त्यांचा झाला अस वरती पोरा झाला असता
मग आता बरोबराच आहे ना
वर ना तुम म्हणणा ना आजच्या पिढीचाधकन त्याच्यावर पुढच्या भेडीत द कणका परत तोडायच
तीस ना म आता हिंदुूनगर रायनगर
ह जुूनगर किती का घेतो ये ना हागायला अन मुतायला पूर्णर नाही तो. यांचे राडे का कितके बाप रे कितीदा. काळे यांचे पोटल्या पोटल्या पोटल्या पोटल्या.
यांच येड्यावाणी पसारा.
सोयेत पुढची मातारला मातारला. म तारायला आजच वाटून घेतलं आपल्याला काही. आहेय नाही कोणी आपापली सोय करून घ्या इथ आगले नाही. ते बस लेनिसने तुकलो.
मग ते केलं ना मग बरोबर जुन्या घरात. दोनि गार केला माातार माातारला. नव एककड दोगला.
हा तुम दोघ इथ रहा आ- तिने राहणार ती म म्हणली मला का आमचे सात आठ महिने राहिले. म्ह आता त्यांचीड्युटी ते इथले. झाल्या म्हहि त्यांचा तीन वर्ष पूर्ण ड्युटी चेंज होणार आहे म्ह. त्यांची. मग का मी लांब भेटल तर आम्ही चालले जाऊ म्हणे. ती म्हणली होम आता माग एक महिना झाला तरी पण. मला हा. लांब भेटला तमच जावं लागल ना म्हणे.
हा बर आहे ना.
हा तिने राहणार म्हण.
मला काय म्हणली ती रुद्रला शाळेत टाकायचा होता ना त मला विचारत. होती का साराला कुठ टाकल्या म्हणे म्ह मी इंग्लिश शा इंग्लिश स्कूल ला टाकलं म्हणज आताण आमच्या रुद्राला पण टाकायचा होता पण. पप्पा म्हणले सात आठ महिने राहिले सात महिने राहिले म्हण माझे. मग परत ती टीच देणार नाही म्हण. अ जर अ लांब भेटला तर टीसी देणार नाही. म्हणजे त्यांचा विचार एक निघून जायचा.
दाेतचताचालोच आहे.
आणि माझ ज्यूच लागत नाही मा कुठं बाई.
होव का.
हा मलाई तू. तुझा कायला जीव लागल तर तुझा काय टेन्शन तुला दिवसभर तू झोपात.
हो का. ना का काय काम आहे आता काही काम नाही ना.
हा हा. झोपतच ना ती एकदा भाजी केली नाही केली बसली खुर्चीवर. पोरगा भलं नी ती भली.
ते एवड तना ना का. घराच्या बाहेर निघच काम नाही. ह नाही पण कर याज्यावर.
हा बिचारी.
बोलालच ना मग. काय चालूय मघ अजून अग ते मिस्तरी आले.. हम् हम्म. हग अंली अससंत दाखला गो वा करायचा होता ना, मग ते दाखासाठी पाप चालू हे म्हणलं अस घ्या करून म जित घला पण म उरुन म्हणून प्लास्टरच्या वेळेस ऊरून हे होईन. नाही नाही अजून करायचं बी तुमची पंगत अशी मज्ज्याची बसेल. ता धुनी
ती बी येईले का दोघी नंदा आहे का?
हा
आस मदी येईले.
हा कालच्या धरून तुला नाही म्हणलेन मी मी बाई आता दिसू दे ती माल त्याच्यावर बसेल. हा तिचे तिघीचे तिघी आहे अ हा हां तिघीचे तिघी बसेल. नाही हा. च काय तर चुक लाग कोनी, कोनी,
आ.
जीवावर येतं कामाचं हम् फोन फोनच येईल तुला नेवायच पाहतात. अगं हा फोन त्या त्यादिवशी बुधवार होता आता गेले मी म्हणलं बाई एक फोन तर लाव यानंला म्हां नको नानीचा घ्या म्हण मी नाही घेत. हा. म्हणलं पायं बाई यांचे तोंड पाहू राहिलो म्हटलं मग म्हातारीने दिला. हां हम्म हम्म म्हंणे म्हणलं पाय बाई कायली फोनता काय झिजराला का म्हणलं